त तिला आवाजच नाही चालणार. अरे आवाज तर गेला पाहिजे तिले हॅलो हा. बोल. ह ह तुले कोणता स्टाक्स आला होता.
मी ते येचाच खूप भरून राहिल मी वाचनचा केलाय मी याचानी कॉलच नाही केला मी वाचन केलं.
हा हो काय? नाही यांना याला तर काे वाचायचं नव्हतं तुला? चक हो नाही आ डायरेक्ट कॉलचा झाला.
नाही वाचन करू शकता भाषण करू शकता किंवा मग बोलू शकता किंवा मग कॉल करू शकता चार पाच ऑप्शन होते.
नाही येले एकच ऑप्शन आलं होत कॉलच.
आणि ते ते दोन दोन हजार हजार रुपये ते काय दहा बारा दहावी बारावी. लिलेल होत का.
अकरावी बारावी काही लिहिेल होत कारे श्लोक. हा.
हा आणि त्याच्या खाली मग ते वर्ष इन्कम लिहिलेली होती का?
इन्कम लिल इन्कम लिहिल होती काही सरकारी त्यात. हाव. ते काय केलं तुन ते काय केलं म्हण तु ते मावशी म्हते. ते लिहिलेलं आलं होत ते तून काय केलं. नाही ऑप्शन दोन हजार नाही सरकारी योजना नाही घेतली ते टा टाकल होत आम्ही आणि इनकम दोन हजार रुपये टाकले होती ते.
हा मग तेच सांगून राहिले. की काय टाकलं काय तेच टाकायचं मी पण नाहीच केली ते तया पुढं चालली होती भाषा वाचन घेतलं त्याच्यात तुमचा कॉल आला.
हम्म नाही आमच कॉलिंगचा आलेलं आहे तर राधा जण टाकून राहिल कॉलिंग तर राधाच नाही होऊन राहिल तेव्हा भाऊजींचं झालं पण तेव्हा भाऊजी राधाला कॉल नाही चालला तया भाऊजींच्या याच्यावर चालला कॉल तर त्या भाऊजींच्या हिच्यावर लावला त्यानं मग आता दहा मिनिट किती ग अर्धा तास कोणाशी बोलीन तो बावल्यास तो मायशी काय बोलेल हि हि ह हि हि हि कमीत कमी दहा मिनिट होला लाग म्हणे राधा म्हणे - हा म्हणून मग म्हणे आता सगळं पूजा मावशीला लाव म्हणे मग तू तर मग तो हा म्हणून मग तुले लावला कोणाचा येऊन राहिला आता राधीचा कि पूजा हिचा येऊन कोणाचा सासूचा कि राधीचा गिर हन कट केला का काय मी त्या बाऊलीन फोन लोक हिन कट के लाटे घे पाय ची चालू आहे. नाही नाही चालू आहे चालू आहे वाट हा बोल हा बोल व हॅलो आवाज नाही येत का तुे
अगं मी राधा त्याचा कॉल उचलला होता.
हा मी
ते कोण कोण जॉईन आम्ही कोण कोण केलं घरात तर माझे सास सासऱ्यांचं आहे माझ्या सासूबाईंचं आहे माझं आहे यांचंय
हा हा तुह्या सासु ला आला.
अ हो त्यांनी अजून करायला गेले ते पण ते आता ड्युटी वर ते कसं काय करायचं काय नाही फोन लावू शकत नाही सारख सारखा
अ अ
मग ते समोर समोर ते अने संध्याकाळी केलं तरी चालीन.
हा म वांदा नाही, ह् दर्शन सेटच
त्याचा बी तेच झालं ते नेमके जेवयला आलेले होते आणि आला तिचा त्यांच निघायच. त्या टाइम तिचा फोन आला त्यांना दोन पाच मिनिटात थांबा तर ते लगेच होत नाही म्हणे तो कल्ला कराल माझ शेट अजून दोन मिनिट त्यांनी म्हणून मग ते पण गेले ते पण गेले दुकाना मग आता त्यांना म्हणलं संध्याकाळी करू माझं तरी करून पाहते मी माझ्याकडून झालं तर आणि त्याच्यात तुम्ही कॉल केला तर माझा गुत लेलंय आता
हा मा आधा च संध्याकाळपर्यंत आहेत आता आमचे दहा मिनिटं बोल फक्त
ते
दहा दहा मिनिटचे पाच कॉल आहे तीन झाले आमचे चौथा तू आहे अजून एक आहे मग आम्ही आमच्या पप्पांच्या मोबाईल व लावून ब थांब तुह्या मावशी ला सांगतो. नाही नाही रेकॉर्ड नाही करत काय माहिती काय आहे त
मला राजत त्यांच्याकडे रेकॉर्ड
कोन आहे म्हणते की परत तुले दहा मिनट त्याना परत तुलेच लावून दिन म्हण मी फोन
नाही मल नको लावु त्या दर्शन काका ला लाव
ह दर्शन का का दोन मिनिटं बोलती ना कट करून टाकतीन त्याला दहा मिनटं बोला लागते. नाही व कोणाशी नाही बोलायला, ज्याच्या की ज्याने हे अ एप्लीकेशन डाउनलोड केली ना,
मग आमच्या आईनशी करा जाउद्या ह ह ह आमच्या आईशी करा ह ह ह आमचे बाबा आहे आमच्या आमचे बाबा आहेत, आमच्या आई आहेत. आमचे पप्पा आहे ह
मी तेच म्हण ल की ज्याने ज्याने हे ॲप्लिकेशन डाऊन त्याने कॉल करू शकतो त्याच्यावरच कॉल करू शकता केलं पण ते भाऊजींच्या याच्यावर काहीच नाही, काहीच नाही आलं. भाऊजींच्या ह्याच्यावर अजून काही काही मेसेज नाही आला त्या भाऊजींच्या ह्याच्या तेरा हा आता केला आम्ही सकाळी, आम्हाला थोडी माहित सगळं तिनं आम्हाला सांगीतलं तेव्हा आम्ही नाथ
नाही आम्हाला काल पासून, काल वाजता, काल पाासूनच सांगीतलं तिनं पण यांचं ते अकाउंट मायनसमध्ये नाही एक अकाउंट बंद झालेलं आहे, यांच सील झालेलं आहे. आणि एक अकाउंट चालू आहे तर ते मायनसमध्ये आहे, मग तिला म्हणलं ते मायनस म्हणलं कसं काय करायचं? तर मग ती म्हणे की मायनस मधलं ते, आईच एक अकाउंट खोलून घे. म्हण
हम्म मी, हा मी तेच म्हंटलं की अ त्यांना पाय श्लोकच्या ओपन आम्ही ना सकाळी खोलल, श्लोक आला शाळेतन साडे दहाजता तेव्हा केलं श्लोकन, तेव्हा खोललं आम्ही ना पण तेव्हा भाऊजींचा लई उशीर झाला. मग तुझ्या भाऊजींचा नाही आला अजून टास्क आपला, आमच्या ह्याच्यावर आलाय.
आमच्या याच्या, माझ्यायाच्यावर बी आला, तिने सांगितलं टाक. चालू करा, तर मग ते कसं काय? त्यांना माहित नव्हतं, नाहीतर समोर करून घेतलं असतं त्यांना. ये इकड ये, ये बाळा ये, ये ये नाही झो झोपलेला नाही तो, खेळू राहायला. कोण आलं?
हम्म
हो चार वाजल अस झालं म्हणून नाही कोण नाहीये त्यांंना वाटल वाजल
हम्म
हम्म
हम्म काय करून ना हाकून टेमलून रहायला. हम्म काय झाल रे याले? हॅलो अजून काय म्हणते. कुठं गेला हा कट केला का पूजीने कट नाही केला चालू आहे पण बाजूक ठेवून दिला ती ना फोन म सलाने कट नाही केला बाजूक ठेवून दिलाते फोन. तुझ्या मावशीन हॅलो कुठ गायप